हो
हॅलो
हॅलो हा येतोय ना ऐकू हॅलो हा येतोय येतोय आवाज हा
हा
काही नाही चाललंय आता निवांत आत्ता लगेच मध्येच लग्नाच सीझन झाल हो आहे की बरं आहे की हम् आता काय आमच्यात भरपूर लग्न झाली मे मध्ये त्यामुळ काय मस्त पैकी साड्या वगैरे छान छान चालू होत.
देणं घेणं असतच ना.
घे साड्या
एकतर काय काय साध्या आहेत आणि काही सिल्कची आहेत. हो खूप छान असतात पैठण्यामध्ये तर किती प्रकार असतात ना सुंदर सुंदर खूप छान असतात कारण मी ते फेसबुकवररती येवले पैठणीच हो खूप छान अस. म्हणजे त्यांच्यात कलर किती कलर असतात आपल्यात अशा बाकीच्या साड्यांमध्ये सुद्धा मिळणार नाहीत कलर. इतके सुंदर असतात ना फोटो आणि आता तर पूर्वी कसं एक टाईपच्याच डिझाईन असायची पैठणी म्हणजे आणि आता इतक्या वेगवेग्या प्रकारचे डिझाईन आल्यात ना. म्हणजे पैठणीमध्ये ध वेगवेगळ्या काठाची डिझाईन परत आतमधले डिझाईन अशी खूप छान छान असतात माझ्याकडे आहे एकच आहे पैठणी.
हा माझ्या मुलीला परवा मी अधिक वान दिलं का नाही तेव्हा मी कलांजली पैठणी घेत. एवढं छान कलर मिळाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि मस्त वाटतय अगदी.
हो ना ह कोणता कलर आहे.
ह् असा चिंतामणी कलर आहे साडीचा आणि त्याचा ब्लाऊज असा गुलाबी चिनी गुलाब कलर मस्तच दिसतो.
मस्त दिसतो मस्त दिसतो कलर तो हम खूप छान दिसतो. आता माझी आई. फिरायला वगैरे जाते ना इकड तिकड तर ती ज्या ठिकाणी जाईल ना. तिथल्या साड्या घेऊन येते आता ती केरळला गेली होती मध्ये तर तिथलं तिनं तिथल्या साड्यामध्ये त्यांच्या कशा त्या व्हाईट कलरची साडी असते. तश टाईप तिन व्हाईट गोल्डन मिक्स असत बघा. हा आणि गोल्डन कलरची बॉर्डर आणि म्हणजे त्या व्हाईट म्हणजे ऑफ व्हाट कलर असतो. त्याच्यामध्ये गोल्डन टच असतो त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावर आणि वर्क आहे इतकं सुंदर साडी आहे ना मग ती तिथून साडी कलकत्ताला गेली होती तेव्हा कलकत्ता सिल्कच्या साड्या घेऊन आली. म्हणजे आपण म्हणतो आपण पण ते अ दिसतात अशा साड्या पण त्याचं जे सूत असतं ना ते इतकं सुंदर असतं ना. ते जेव्हा हातात घेऊ ना तेव्हा कळत की या साडीची किंमत का आहे जास्त ते.
हम्म कर्नाटकात कर्नाटकात साड्यांचे प्रकार भरपूर असते छान छान साड्यावर आता माझ्या मावश वगैरे सुने खूप सुंदर असते त्यांच्या साड्या. त्यांच्या तिकड साड्यांना फार महत्त्व देत आणि अशेमोठे मोठे मोठे गोल्डन कलरची काट असते. त्यांचे आणि साड्या असशा सुंदर कलर ण तशी मावशी एवढ्या कुठनं साड्या सुंदरण आणतीस गं.
सुंदर असतात हो आणि त्याची जी डि डिझाईन असते ना त्याच्यावरची इतकी सुंदर असते ना नुस्तं जर म्हटलं तर ती गोल्डन कलरची डिझाईन सुद्धा नाजूकशी खूप छान असते. छान दिसतात त्या साड्या पण म्हणजे आपल्याला वाटत काय ते पांढर घालतात पण ऍक्चुअल जेव्हा आपण नेसतो ना तेव्हा इतकं सुंदर आणि त्याच्यावर कसं छोडाशी लाल कलरची डिझाईन आहे ना थोडशीच असे मोर आहेत छोटे आणि त्याच्यात लाल कलर आहे. त्याच्यातर कॉन्ट्रास्ट रेड कलर ब्लाउज घातला ना त इतकी सुंदर दिसते ना ती साडी उठूनच दिसते एकदम.
होय होय होय माणसाला ना पाहिजे छंद पाहिजे कुठल्या गोष्टीच आहे की नाही?
मला स्वतःला साडीच घेतलेली नाहीे कित्येक दिवसात ती जिथ अशी फि ते नुसती नाही इकडे तिकडे महेश्वरला महेश्वरी सिल्क साडी आणायची इकडें गेली तिकड तर माउंट त व व्हाईट कलर खूप खूप. होतं तिथं. मग तिथून व्हाईट कलर चे ड्रेस घेऊन आले वेगळे चिकनचा वगैरे असतं ते. के छान-छान मिळतात म्हणजे आपण म्हणतो ना की स्पेसिफिक ठिकाणी तिथल्या तिथल्या प्रकारचे जे मिळतात ना ते खरंच वेगळा प्रकार असतो. महाराष्ट्रामध्ये गेलं तर आपल्याला पैठणी मिळेल. हो पैठणी मिळेल वेगवेगळे प्रकार. खूप सुंदर खूप-खूप असतं. आपल्याला वाटतं पण त्या खरंच छान असतात.
किती छोटी घडी असती त्याजीन कि ती सुंदर सिल्कचा काप एवढं सुंदर वाटतं की मी फेसबुकला बघितलं. मस्तच दिसते तेवला पैठणी हम्म कलर नाही नाही नाही अगदी रेशम सूत म्हणजे तेजा अगदी असं वाटत कि सोन्याची साडी कपाय असं वाटते एवढं सुंदर वाटते परवा मी बघितली. अशी गोल्डन कलर होत काय हो अगदी गोल्डन डन कलर होता त्याचा.
कारण त्या साड्यांमध्ये आणि कुठली परती असते एक अम्म हम्म बर्याच एक चौकट चौकट असतात बघा त्या साडीवरती काय त्या साडीचं नाव? कांजीवरम का काय? म्हणजे खालच्या साऊथच्या साईडची साडी आहे हा.
कांजीवरम पण छान दिसते मस्त वाटते कांजीवरम पण.
हां म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना अशी त्यांची ती नारायण पेठ एक ती बघा आपल्या इथच नारायणपेठ साडी ती एक प्रकार असतो लायनिंग चे पदर असतात पण त्याच पण कापड इतकं छान त्या सिल्क मधल्या पण खूप छान दिसतात. प्लेन अस आणि काठ आणि अशे अशा पण छान वाटतात साड्या तशी माझी गोल्डन कलरची एक आहे ती पण खूप सुंदर दिसते ते माझ्या आईला हौस आहे प्र प्रत्येक टाईपच्या साड्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या मग ती स्वतःलाही घेते आणि मलाही घेते. त्यामुळे मला एवढे सगळे टाईप एवढे माहितेय. हौसेला मोल नाही चार-चार हजाराची साडी. नाही मी तिला तेच म्हणलं का घे ती नाही म्हणली आपल्याकडे पाहिजेत म्हणली माहिती पाहिजेत किती वेगवेगळ्या साड्या असतात. केवढे वेगवेगळे वेगवेगळे प्रकार असतात साड्यांमध्ये. हो तिथ जाईल आणि ड्रेस पण तशेच मिळतात तिथं म्हणजे आपले ड्रेस मटेरिअल असतात ना ते पण वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात खूप.
हां हां.
तेच ना हल्ली कसं आता साड्या कमी नसलं जातं आणि ड्रेसच आप आपण जास्त घालतो हो की नाही?
काहीतर कार्यक्रम वगैरे असल्यावरच साडी ते पण कधी एकदा बदलते साडी असो तो मला तर भानजन आमच्या गावाला गेले की नाही सास री तिथं ड्रेस वगैरे नाही चालत खेडेगाव ना अगदी शेतात च्या गाव आमच्या म तिथं साडी नाही चालत नाही सॉरी ड्रेस नाही चालत गाऊन नाही चालत म तिथं साडी गेलं कधी-कधी दसऱ्याच्या वेळेस हा दसऱ्याला गेले की तेवढं साडी तेवढं चार दिवस असतो त्या तेव्हा साडी कुणी कुणी इकडं पदर खाली येतो माहितेय. तू सगळ. एवढं हासुयायच. तसं नाही तीथे खेडेगावात खांद्यावर पदर घ्यायचा आहे. ते बायका काय, म्हणजे असं कसं वागता. ते नाव ठेवतात लगेच. त्यापेक्षा ते साडी नेसलेलं बर. चला. कुणाचं बोलन खाऊन घ्यायला छान वाटतं पण, तेवढंच जरा मजा वेगळी काहीतरी. हम्म.
सगळ. हो. नाहीतरी इतर वेळी असं साडी साधी साड्यात नेसल्याच जात नाही. बिलकुल नाही. म्हणजे असं मी म्हंटले हाऊसहोइल असं वाटत काही वेळेला. हो ना असं वाट दुकानात गेलं की ही सिंपले साडी अशी घ्यावी म्हणून. पण ती घातलीच जात नाही. कधी नेसणार. साड्याच नेसल्या जात नाही. इतर वेळी नेसायची. हे अशी गडबड गडबड. कधी साडी नेसायची आणि कधी जायचं अस होत.
होय कि.
बाहेर जायचं म्हटलं की, पटकन ड्रेस अडकवला गेलं बा
घातलं. गेलं गेलं. होय होय. होय होय. दोन मिनिटात आल. आल्यावर पण काढायला पटकन वेळ लागत नाही. काहीतरी काम असतात. गडबड असती. साडी साडी म्हणल की फार वेळ लागतो नेसायला. व्यवस्थ
वेळ लागतो. ते नेसायची. हो व्यवस्थित नेसायची. परत आलं किती घडी घालून व्यवस्थित ठेवली पाहिजे. नाही तर तो पसारा जास्तच दिसतो. साडीचा.
होय होय होय. अवघडचे सगळं. पण कसं पण काय पण म्हण बाईला साडी शिवाय शोभा नाही.
मग काय तर. मला तर साडी नेसायला खूप म्हणजे खूप खूप आवडते. पण हे अशा रोजच्या गडबडीमध्ये गडबडीमध्ये असं होतं की कधी नेसू आणि कधी करू? त्यामुळे जेव्हा जेव्हा चान्स मिळेल ना तेव्हा मी कधी साडी म्हणजे नेसतेच. नवरात्रात वगैरे. नऊ दिवस मी साडी म्हणल ठरवायची. निदान तेवढे नऊ दिवस तरी साडीच नेसायची. म्हणजे भलेही देवीला. त्या. हा. देवीला गेले नाही त्या दिवशी. तरी त्या दिवशी साडीच नेसायची.
ह ह ह हं
परत आम्ही फिरायला जातो ना. मैत्रिणी मैत्रिणी. तेव्हा पण आम्ही प्रत्येक वेळेस. त्यावेेळेस साडी नेसूनच जायचं असं ठरवतोच.
हम्म हम्म. ते नवरात्र फार निघालाय. ज्या कलर असत. त्या कलरच्या साड्या नेसून. स्टेटस ला फोटो ठेवून. मजा असत. पण. तेवढं जरा बघून काहीतरी.
हो आणि ते नवरात्राच. ते म्हणजे कसं रंगाचं झालं होतं. महाराष्ट्र टाइम्स हा आहे ना न्यूजपेपर. त्यांनी एकदा काय केलं होत की, अ नवरात्रामध्ये नऊ रंग म्हणजे आपण ठरवूया म्हणले. की नऊ रंग म्हणून त्यांनी ती प्रथा सुरू केली. ऍक्च्युली तसं काही नाहीये. की हा रंग. आजचा रंग, उद्याचा रंग. असं काही नाहीये. ते एकदा त्यांच ते हे आलं की, ती मुलाखत आली होती पेपरमध्ये. म्हणले आम्ही अस म्हणले केल त की नवरात्रचा पेपर काहीतर वेगळा नवरात्रात दिसला पाहिजे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र टाईम्स बघितला ना पेपर. नेहमी एका पेजवर पूर्ण त्या दिवशीचा रंग असतो. त्या दिवशीच्या रंगातली साडी नेस नेसलेली एक मॉडेल असते. म्हणजे काहीतरी वेगळं त्या दिवशीच्या रंगाच. म्हणून मग ते त्यांनी सुरुवात केली. हा मग त्यामुळं वेगळं काहीतरी ते. तेच म्हणले की तुमच्या या ह्याच्यामुळे म्हणले इतका परिणाम झालाय सगळ्यांवरती. कि सगळे उत्साहाने करायला लागताती हा हा रंग आजचा आहे मग तो रंग. त्यामुळे रंगामुळे ते सेलिब्रेट खूप छान अजून होतं म्हण.
छान झालं आणि कसं होतय पोरींना पण त्याच कलरचे ड्रेस घालतात आई. मग देवाला जायचं म्हणजे असं वेगळं काहीतरी असतं गजरा घारून आवरुन मस्त पैकी कि देवेला जाऊन पाया पडून असं वेगळंच असतं वातावरन नवरात्रात.
वातावरणच वेगळं असतं नाही खरंच. छान वाटतं त्यावेळेस म्हणजे आपल्या घरातच नाहीतर ते सगळ्या अख्या सगळी सगळ्याच ठिकाणी तेच व्हायब्रेशन असतात तेच असत. की हा आता सण आहे बाहेर पण आणि घरातही असं असत.
कोल्हापूरला तर आमच्यात एवढी गर्दी असते अंबाबाईला मस्त. वाटत पणजे खूप छान वाटत फार गर्दी असते पण. आम्ही गेलो होतो ना नवरात्रात गेलेलो भाई अक्षरशः आम्ही एवढी गर्दी होती मुख दर्शन घेऊन शिखराचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो एवढी लांब गर्दी होती मुखदर्शनला हो तरी पण आम्ही दर दसऱ्याच्या वेळेस जातच. हो बाहेर होची बाहेर माधवा रोडला अगदी लाईन आली होती पण तरी पण आम्ही. हो चपला हरवल्या मैत्रिणीच्या सगळ्यांचेच एक एक चप्पला होती एक चप्पल होती असे ढीक करून टाकतात तरी पण आम्ही तसच गेलो दर्श. बिना चपली चालू एक एक जण एकटिने घेतली विकत. तस सात आठ जनी गेले होतो आम्ही पण जाऊन दर्शन करून आलो पण मस्त वाटतं तेवढंच. वातावरण छान असतं ना तेव्हा मस्तच वाटतं.
हम्म जरी गर्दी असली काही असलं तरी सगळे उत्साहात असतात.
हो होय हो.
तसत मस्त एकदम. त्यावेळी साड्यांस बाहेर निघतात सगळ्या वेगवेगळ्या कलरच्या साध्या असल्या तरी.
इथ कोल्हापूरला तर रस्त्यावर महादवा रोडला अशा साड्या विकायला असतात क. कॉटनच्या जास्त असतात पण.
पण एवढ्या सुंदर सुंदर साड्या असतात क. दुनातून आणि अगदी रस्त्यावर अस महादवा रोड फिरातय कुठला पण कशी पण शॉपिंग करा तुम्ही प्रत्येक प्रकारच मिळते कोल्हापूरला छान छान.
हा ह आणि किती बघा भरपूर साड्या असल्या ना तरी त्यावेळी परत नवीन खरेदी केल्या जातात.
घ्यावीच लागते होय होय होय होय. छान मिळतं पण तिथे पण साड्या भरपूर मस्त मिळतात कोल्हापुरात मी तर म्हणजे. गेल्या दसऱ्याला माझ्या मैत्रिणी मी गेलो होत ना घेतली कॉटन ची साडी अगदी कलर पण मस्त. मिळाले लागते फ्रेश कलर.
त्याच्यात आणि कॉटन. च्या साड्या पण मस्त दिसत.
होय एकच वाटते ग.
हो ना तर का मस्त दिसत. आणि नेसायला बरं वाटतं टोचत नाही काठ वगैरे असले की कस जरा इरिटेट व्हायला लागतं तसं होत नाही ह्याचं आणि मऊ वगैरे असतात त्यामुळ बरं वाटतं नेसायला. तेच ना उन्हाळ्यात वगैरे असेल तर ते कॉटनच छान वाटतं. ड्रेस वगैरे सुद्धा म्हटल्यानंतर ते बरं वाटतं तसेच कॉटनच
होय होय होय. स्वयंपाक जेवण वगैरे झालं?
ब हो आता ह्यांच सव लवकर असत त्यामुळे मी स्वयंपाक सगळ्या लवकर सकाळीच उरकून घेते परत काही ठेवतच नाही. दुपारच हम त्यामुळे दुपारी आलं